हो.
बोला.
हा काय करायलाय?
काय नाही बघा चालय काम, तुमचं काय चाललंय?
हो, माझं पण चालंय आत्ताच जस्ट आवरलं.
हम्म -हम्म -हम्म
हम्म.... चहा वगैरे झाला की नाही? हम्म.. नाश्ता?
नाही अजून, तुमचं?
हा नाष्टा झाला आज लवकर. सगळंच झालं ना, आता नाष्टा वगैरे झाला आता सगळं बाकीच, करायचं.
होय का?
हा, त लवकर जातात ना घरी त्यामुळ आठला वास लोकर जातात त्यामुळे आटला सगळंच हे होत.
हो- हो- हो- हो- हो अगदी बरोबराय- बरोबराय.
हा.. त्यामुळे साडेनऊ- दहा सगळंच हे होतय काम संपतय.
हा- हा- हा- हा तेच रात्री फोनही झाला लागेच ना परत तुमचं.
काय ते?
रात्री फोनच लागे ना परत तुमचा.
होय ते तेच जरा अ हेज्यात असेल तर प्रॉब्लेम येतो ना. रूम मध्ये मी जर असेल तर रेंजचा जरा थोडा प्रॉब्लेम आय. त्यामुळे लागत नसेल.
हम्म
हा जरा बाहेर पण कने, किती वाजता केलेला?
आता लक्षात नाही खरं टायमिंग.
हा म्हणजे कसं नऊ -साडेनऊ नंतर आम्ही म्हणजे बाहेर गेलेलो पाठीमाग आमच्या इकडं नंदुबाईंच्याकडे गेलेलो आम्ही, म त्यांच्या घरी जरा रेंजचा प्रॉब्लेम हाय. हा मग ते तिथंच बोलत बसतो ना साडेदहा -अकरा वाजले आम्हाला. त्यामुळं हेच झालं नसेल. लागला ना- हो.
त्यामुळे लागला नसेल.
हा त्यामुळेच लागला नसेल. तिथं रेंजचा तेंचा प्रॉब्लेम आ हा नाही -नाही
मला काय, कळेनाच की कॉल झाले की काय? पाच, बहुतेक नाही झाले वाटत मला नाही झाले म्हणून म्हटलं म-म सकाळीच विचारू म्हटलं तुमचा मगाशी फोन होता तर माझा कॉल चालला होता. हम्म त्यामुळे
चालेल ना, मग काय करणारये आता नाष्ट्याला?
काही नाही अजून काय ठरलं नाही. तुम-तुम-तुम तुम्ही काय रेसिपी दद्या ना, तुम्ही काहीतरी चांगली.
आम्ही नाही आज आम्ही तर काय शेवायची उपीटच केल.
हम्म.
तर मुलग्याला आज हे आहे ना सॅटरडे त्यामुळे त्यांना शनिवारचा काहीतरी खाऊ जास्त आणायचं नसत ना चपाती भाजी. त. त्यामुळं तो हे घेऊन गेला शेवायची त्याला उपीट म्हणजे खूप आवडतात शेवया.
हो का.
हम्म.
हे बणवता की नाही?
चायनीज, कोबी मंचुरी मंचुरियन थोड थोडं. अ आपलं हे कोबी कि-किसून घ्यायचं. मग त्याला थोड्या वेळाने पाणी म्हणजे अस पाणी सोडतं ती. सुटत त्याला मग त्यामध्येच आपलं कॉर्नफ्लावर म्हणजे मक्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ. आणि थोडा मै-मैदा.
मैदा.
हा मैदा पण थोडा घालायचं.
हम्.
आणि ते सगळं एकत्र त्यात मध्ये असं मसाला वगैरे घालून लाल तिखट असते. फक्त भगवती अस कधी लाल तिखट कलरचं
लाल तिखट घालता तुम्ही?
हो लाल तिखट.
हा. लाल तिखटच घालतात ना. हा. मी कधी बनवलं नाहीये मंचुरियन. म्हणून म्हणलं.
नाही. छान होते मंचुरियन घरी पण.
मग ते कोबी जो आपण चिरतो, तर मग ते हे करायचं का खिसायचा?
खिसला तर हा खिसून चिरायचं नाही. खिसूनच काढायचं पाणी.
पाणी काढायचं का त्यातल्या?
ह पाणी निघतच. त्याला पाणी सोड म्हणजे ते हेच करत आपण कसं अ कांदाला पाणी हे
हा.
म मीठ लावलेल्या नंतर कांदाभजी करताना कसं सुटतं त्याला. तस-तस ते कोबी खिचल्यानंतर पण त्यातन पाणी येते बाहेर.
हो का.
हा मग ते पाणी आले की मग ते हे होते ना. त्या पाण्यातच ते सगळं हे करायचं एक्स्ट्राचं पाणीच नाही घालायचं त्यात.
अच्छा!
एक्स्ट्राचं जर पाणी घातलं तर मग ते हे होतेय ना.
नाही-नाही एक्स्ट्राचं घालायचेच नाही आणि त्याच्यात कॉनफ्लॉवर घालायच का मैदा घालायचा?
कॉर्नफ्लॉवर पण आणि मैदा पण दोन्ही पण मक्याचं पण. हो मक्याचं पीठ पण आणि तांदळाचं थोडं आणि मैदा थोडा. हे थोडं सगळं स प्रमाणात थोडं, थोडं अंदाजेच घेते मी आता.
होय का आणि मग त्याच हे काय सॉस बनवता का विकत आणता?
हूं ते आपलं एक एकदा बनवते घरी वेळ असेल तर. नसेल तर मग म हेच करते बाहेरूनच.
नं सॉस ते काय ते काय असत, तो कुठल सॉस असतो?
अ सोय सॉस. सोया हो सोयाच सॉस अ हेच असल ना काळ ते. काळा, काळा कलरचा असतो तोच ना?
सॉस अजून तो कुठला असतो तो चिली सॉस का काय. मग-मग ते भिजवून मग.
आच त हा नाही हा मग त्याचे गोळे करून तळून घ्यायचे त्याला. तळून घ्यायचे ते आन म नंतर न म त्याला
हा!
परत तेलात ढोवळी मिरची, अ टोमॅटो. असं छान बारीक क गाजर वगैरे. हे करायचं, आपण ह्याला करत नाही क कशाला मॅगी करायला. आधी थोडं बारीक मिरची. अस सगळं ते थोडं, थोडं घ्यायचं आणि त्यामध्ये हा उभं वगैरे चिरून जर हे करायचं.
हूं!
तळलेले असतात ना मंचूरियन चे बॉल त्यामध्ये घालून मग त्यात ते सोया सॉस चीज आपलं हे. अ टोमॅटो सॉस वगैरे घालून हे करायचं छान होतय ते. बनवते पण वेळ खूप वेळ लागतो त्याला घरी बनवायला अस.
हो बरोबर हे की.
प्रत्येक पहिला.
नाही मग ते मंचूरियन तळून मग त्यात घालायचे ना.
होय!
तळून त्यात घालायचे, आणि मग त्याच्यामध्ये तळून ठेवायचे आणि मग त्या अ आपण जे घातल त्याच्यामध्ये घालायचे. आण मग त्यात सगळं ते सोया सॉस चिली सॉस काय असत तर आपल सॉस कुठला असल तो घालायचं.
हो हो सगळे टोमॅटो, टोमॅटोचं पण केचप
नाही वेळ लागतो पण आपल्या घरी केलेल त घरी केलेल ना.
हो घरी केलेलं ते घरी भरपूर करता येतेय. भरपूर होत ना ते एका कोबीच आम्ही अर्ध हा मी एक. मोठा गोबी जर आणला त्याच दोन वेळा तरी होत त्याच आरामात.
हा आणि ते हे पण होत तुम्ही नूडल्स बनवता का घरी का नाही.
नही नही नही ते कधी काय बनवलं नाही.
मी नूडल्स अजून कधी बनवलेच नाहीजीत.
मी पण नाही कधी बनवल, नाही ते पण नाही जरा चायनीज एवढं नाही खात मुलगाच
नही नही माझा हीं मुलगा नाही खात एवढं. पण बऱ्यापैकी बरेचजण त घरीच बनवतात बघा ते आणून. आणि ते नूडल्स नाई का... आणायशे ते... पॅकेट मिळतं... ते नूडल्स आणायशे ते आणि... पान.. काय ते... गरम पाण्यात हे करायचे थोडेसे आणि परत गार पाण्यातनं काढायचे... आणि मग असं ते तुम्ही म्हणालात तसं.. मग ते कढाईमध्ये, तेलामध्ये सगळं ते भाज्या घालायच्या ते नूडल्स घालायचे... त्या सगळं ते सॉस घालायचं आणि हे काय काय अजून कुठला तो... कुठला कुठला सॉस असतो... काय असतो ते घालायचं अन... मं.... ते करायचं नाई का? बऱ्या प्रकारे म्हणजे अऍक्चुअली
मग ते चायनीज कसं जास्त... मला पण नाई आवडत कराय
आजकाल तर मोमोज पण प्रकार ए बघा... नाही का मोमोज तर गरम घरी करतात आणि बाहेर ए.... पण बरेच जण खातात बघा
हो... मोमोज ते कसं आपलं... ह्याच्यावर म्हणजे आपण मोदक करतो त्या.... प्रकारमध्येच येतो फक्त हे तिखट येतय आणि मोदक हे गोड ए... एवढाच प्रकार आहे त्यात..... ते वेगळं आहे असं.
हम्म बरं.
असं फक्त सारा आपण गोड करतो... तो फक्त तिखट करायचा एवढंच तर त्यात फरक ए.
फरक आहे मान्य तेच की पण एवढं कोणी करत नाई. नाई नाई... मान्य ए.... पण त्याचं सगळं जमलं पण पाहिजे? सगळं ते बरोबर आहे... पण तिखट करतो वगैरे पण ते म्हणजे... हूहू.... जमले पाहिजे ना?
हा... म्हणजे प्रकार पण तो त्यातच येतं ना असं... त्या असं काय असं वेगळा... म्हणजे जास्त करून कॉम्प्लिकेटेड काही नाही... आपण मोदक करतोच घरी... अशा गव्हाच्या पिठाचं पण करतो आणि तांदळा तांदळाचे काय एवढं येत नाहीत मला... ते करतात ते अं... हिच्याकडे कोकणात मस्त करतात ते... आम्ही परवा गेलेलो ना कोक -णात तेव्हा तेच खाल्लं... चाळीस रुपययाला एक मोदक होता तिथं
अरे बापरे.... नाही ते... अं... बऱ्यांच जण करून देतात ना चतुर्थीला वगैरे पण म्हणजे आमच्या मधे... म्हणजे असं आहे. ओळखीचे एक जण... पंचवीस रुपयाला एक तीस रुपयाला एक... मोठा मोदक... छोटा मोदक
हो त्यात पण प्रकार... आम्ही जिथं घेतलेलो आणि तिथं कसं स्वीटला तेच... म्हणजे आपल्या इकडे कसं... स्वीटला काहीतरी असतं ना... तिकडं स्वीटला स्वीट म्हणून तो एक मोदक... असं होता.
बर... बऱ्याच ठिकाणी ते करतात बघा आणि आजकाल त्याला खूप डिमांड ए... आणि काय काय जण... बनून.. म्हणजे जे बनवून घे... बनवतात ते मग.. अं बनवून देतो... मग ते सांगतात बघा... तीस तीस रुपयाला एक मोदक... म्हणजे विचार करा की असं ए.
खर्च पण येत नई. पण फक्त ते करता येईल.. हा परफेक्ट... हा तेच
परफेक्ट म्हणजे... तांदळाच्या पिठाचं... परफेक्ट जसं... जसं आपण बघत असतो जसं तसा सेम... कळी आलेला वगैरे... तसं... आणि ते... त्यांचं त्यांच... केलेलं नाही तर घेणारच
हा... त्यांचं पण ते हे काय? बुद्धी त्यांची वापरलेलीच असते ना... त्याला करण्यापुरतं आपल्याला जमत नाही तसं ते परफेक्ट करण त्यांना ते असं, कसं रोज तेच करतात
त्यांना वेळ नसतो त्या मग ते ऑर्डर करत असतात त्यामुळे्या ह्या ज्या बनवतात बाईका ऍक्च्युली त्या बनवतात म्हणजे त्यांच्या हाताखालन ते नेहमी जात असते बनवण त्यामुळे त्यांना ते बनवायचं प्रमाण हे सगळ झालेलं असत हो त्याचं बघा ना फराळाचे पदार्थ बघा ना कोण घरी करत फराळायाचे पदार्थ तसं म्हणजे गणपती गौरी गणपती सुद्धा डेकोरेशन ला कोणी करत सांगा बर
आम्ही नाही आम्ही दरवर्ष डेकोरेशन घरीच करतो वेगवेगळ्या
नाही, नाही डेकोरेशन नाही डेकोरेशन तर करतो म्हणजे तेव्हा फराळाचे पदार्थ
हो आमच्याकडे नाही करत तेव्हा काय ते कुणाच्या घरी ते गौरी वगैरे बसवतात ना त्यांच्या तिकडे करतात ते ते घरी गंगा गौरी असं बसवतात
बरोबर आहे
हा त्यांच्या घरी ते कर
कॉल कट झाला मी लावेन बरं का म्हणजे आता एक, एक होऊन जाईल कॉल
म्हणजे अजून नाही झालेला नाही झालेला म मी लावीन परत म हवं तर परत तासाभरान लावता येईल तस काय नाही, नाही आपण तर शक्यतो गव्हाच्या पिठाचे मोदक करतो
हा हो गव्हाच्या पिठाचेच तळून पण करतात आणि असं उकडून
तळून पण छान होतात उकडून पण छान होतं ऍक्च्युली तांदळाचे मोदक आपण म्हणतो का नाही ते त्याच हे असतं का नाही वरच लेअर जाड असतो बघा आणि सारण कमी असतं बघा तसं म्हटलं तर दिसायला तो छान दिसतो
पीठ, पीठ नाही लागत पण तांदळाचं पीठ लागतच नाही आप
नाही लागत नाही मान्य पण ते असं बघा ना कसं पाहिजे मोदक सारण भरपूर आणि हे कमी
नाही पण करतात ते आम्ही आता घेत गेलोना हिच्याकडे गेलेलो कोकणात तिनी एकदम परफेक्ट एकदम पातळ पुरी होती ते वरचे म्हणजे वरचं जे लेयर आहे ना ते खूपच अस पातळ होत आणि सारण भरपूर म्हणजे तिकडे नारळ जास्त असतो ना
हा
त्यामुळ तिकडं भरपूर घालतात ते आत सारण आपल्या इकडे नारळच महाग आहे त्यामुळ ते कमी घालत असतील म्हणजे नारळ इकड जास्त आहे ना तर तीस रुपयाला काहीतरी आहे एक तीस पस्तीस तीस रुपयाला आहे त्यामुळे ते कमी घालत असतील आपल्याकडं
नारळाचं आता तर केवढं दर वाढलेत
होय तीस रुपये, पस्तीस रुपये दहा रुपयेला येता पण दहा रुपयला एकच होता आधी आता ह्या दोन, तीन वर्षातच तेवढे महाग झालेत
आता तीस रुपयाला छोटा झालाय नारळ